हा येतोय काय वाईस क्लिअर माझा? जा. हम्म्, हम्म, काय करायलायसा? हम्म, हम्, अ जेवण वगैरे झालं?
हो, सगळं तुमचं.
ते दुपारची वेळ होती जरा,, दुपारची वेळ काय शांती ता आसत्या, तुम्हाला माहतीच आहे.
होय.
असल्यावर म्हटलं आता काहीतरी विचार करत बसले होते, मग तोपर्यंत आपलं सण आणि रुढीमपरावऽऽ बरा बद्दल आटवल मला थोडं, मगच त्याच्याबद्ऽऽ तुम्हाला काहीतरी माझं मत सांगते, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटते मग तुम्ही नंतर सांगा मला. तर आऽऽ आपलं तुम्हाला माहितच आहे की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशात अनेक धर्म आहेत, जाती आहेत, परऽ संस्कृती सुद्धा आहे, हम्. मग आपल्या देशात कस आहे. किसन आणि रुढिम परंपरा आणि समृद्धी जास्त आपण जपतोय.. होक नाय, आणि आपलं त्याच महत्त्व पण भरपूरऽऽ पुरा आणि आनंद सुद्धा आपण तो एकत्र मिळून साजरा करतोय..
होय.
मग तेचकी आधी, कसं आहे या सणांचं एक महत्त्व आहे बघा. कि म्हणजे कस की आपलंऽऽ सण पुढं असतील तरु कुटुंब सुद्धा एकऽऽ एकत्र होतेय त्याऽऽ तर आपुलकी सुद्धा वाढत्या, माया तन सगळं म्हणजे एकत्र होतय ना आपलं.. त्यामुळे या सणांचं एक महत्त्व आय. आणि कसं होतेय की म्हणजे समाजात आपल्या एकत्र येऊन आपण सण साजरा करतोय.. त्यामुंळ त्याला आपण जास्त महत्त्व देतोय ना..
होय सां
हा होय आणि आपल्या म्हणजे महाराष्ट्रात प्रमुख स्थळ म्हणजे आपला कुठलं समजा गणेशोत्सव
हा
तर गणेशोत्सव मध्ये तुम्हाला माहितच आहे की कस गणेशोत्सव वासू दे दिवाळी दिवाळी गुढीपाडवा मकर संक्रांत होळी दसरा आणि नागपंचमी अजून काय भरपूर म्हणजे असं भरपूर आपलं सण आहेत जे आपण उत्सवाना आणि खूप हे ना प्रेमान ते साजरं करतोय आता गुढीपावाबद्दल तरर मी तुम्हाला सांगेन की गुढी पाडवा आपण कसं करते बघा कि गुढीपडवा म्हणजे आपला वर्षातला पहिला दिवस आपण असा मानला जातोय है ना
हम्म होय
मग त्या दिवशी तुमच्याकडे काय रीती भाती असतील तर तुम्ही मला सांगा
रितीभाती काय सण सणा दिवशी काय आमच्याकडे पोळ्या गुडी उभारली जाते दारात
हां हां बरं
तर आ ते कडुलिंबा ज्या पानाच ते एक विशिष्ट प्रकारचा पदार्थ करून त्या दिवशी स सगळ्यांनी ते खायच असते.
हा
अ त्यामध्ये कस कडुलिंबाच पाला
हा
आपली हरभऱ्याची भिजवलेली डाळ थोडस गूळ ह्या सगळ्याच मी मिश्रण करून त्याचा ठेचा वगैरे करून थोडीशी खायची असती त्या दिवशी जी ती व परंपरा कायम चालून आलेली आहे.
हा
आणि ती इथून पुढे पण आहेच म्हणजे अजून पण ती करतातच त्या दिवशी पोळ्या. परत गाव नैवेद्य असतात.
खरचच म्हणजे ए हम्
देवदर्शन ते नसते त्या दिवशी
होय काय
कुटुंब सर्व कुटुंब एकत्र येतात
हा हा तरी म्हणजे हम्म तुमच्याकडे पद्धत खरच खूप छान आहे म्हणज मी म्हणजे अशी पद्धत बघितली नव्हती आमच्याकडे नॉर्मली गुढी उभा जाते त्यानंतर त्या गुढीचं पूजन वगैरे केलं जात आणि त्या आमच्याकड जोड करतात ज्यांच नवीन लग्न झाले ते आणि त्यानंतर पूजन वगैरे झालं की आमच्यात कसं फक्त जे पदार्थ वगैरे असत काय नाही पण जे आपला जो कोडूलिंब तुम्ही बोलला ना त कडुलिंब असा आहे असं ते खायच आपण म्हणजे एक पान असू दे दोन अस ते त्या दिवशी खायच खर थोड्या प्रमाणात तो खायला खाल्ला जातो त्या दिवशी महत्त्व पण भरपूर आहे त्यादिवशी पण एक म्हणजे विशेषतः असं काहीतरी म्हणायला गेलं तर तर आपल्या शाळेत त्या दिवशी ऍडमिशन वगैरे करतात माहित आहे ना तुम्हाला
हो नवीन वर्षाच त्या दिवशी कस नवीन वर्ष मानलं जात गुडी पडवा म्हणजे
हा
त्या दिवशी काहीतरी नवीन वस्तू घरात सोनं फ्रीज तिजोरी अशा घरात नवी नवीन वस्तू वू घेतल्या जातात.
हा होय त्याचं पण काहीतरी महत्त्व असेल ते म्हणजे ते एक्झॅक्टली मला पण नाही माहिती पण आ म्ह जे माझी आजी मला सांगत होती त्याच मी ऐकल होत
नवीन वर्षाच नवीन वर्षाच नवीन काहीतरी करायचं असतं म्हणजे तेच तिथूनच नवीन वर्ष सुरू होत गुढी पाडव्यापासून
हा आणि ते आता म्हणजे आत्ताच्या पिढीला म्हणजे ते एवढं नाही माहिती की त्याचं महत्त्व काय डुब वरे खात नाही त्या भरपूरड पहि म्हणजे काय बा क आ पिंपल्स वगैरे उले तर ते आपण सुटल्यावर त्याचं महत्त्व काय की ते चेहऱ्याला सुद्धा लावलं जातं एवढं त्या कडुलिंबाचं महत्त्व आहे.
होय
कडुलिंब कस बघा तर कडुलिंब घ्यायचं आपण तर त्यामध्ये थोड थोड्या प्रमाणातशी कस्तुरी ही असत बघा आपली हळद ती त्यामध्ये घालायची आणि थोड्या प्रमाणात ते असं मिक्स करून. तुम्ही चेहऱ्याला लावला तर पिंपल् सुद्धा त्यांना गायब होतात असं हा म्हणून ते त्या दिवशी काहीतरी असेल म्हणून ते खाल्लं जात असेल तर आता आपला गणेशोत्सव तर तुम्हाला माहितच आहे तर महारा हो हो तर त्याला महाराष्ट्राचा सर्वात म्हणजे लोकप्रिय सण आहे तो आणि ह्या काळात कसं आपण गणपतीची स्थाप केली जाते पूजा वगैरे पंड न ती केली जाते स्थापनेच्या वेळी परत लोक कसं व्हावी भक्ती ना आपण ती हे करतात त्याची पूजा वगैरे करतात हम्म आणि ह दिवशी म या दिवशी पण खूप सगळे लोक एकत्र येऊन त्या दिवशी त्याची महा असते तर त्या पाच दिवस पाच वेगळे पदार्थ बनवून त्याच त्याच्या समोर ते ठेवले जातात त्यानंतर हम्म रोज त्याची महाआरती ह केली जाते त्यानंतर जी लोके म्हणजे आ मतीला त्यांना प्रसाद वगैरे दे पण आप लेली परंपरा आहे
गणेशोत्सव म्हणजे कसा आहे एकोणीसशे अठराशे त्र्या्णव मध्ये अ लोकमान्य बाळा बाळ गंगाधर ट टिळक यांनी
हम्
अठराशे त्र्या्णव मध्ये त्यांनी घरगुती गणेशोत्सव सर्व सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले
हा हा
परत आपल्या घरामध्ये घरगुती करण कस असते घराघरांमध्ये दड पाच सात वर्ष दहा दिवस ांसाठी लाडक्या बाप्पाची प्र प्रतिस्पना केली जाते
हा
संपूर्ण कुटुंब येत ते एकत्र येते बाप्पाची पूजा आरती सेवा गल्ली पोळ शहरामध्ये भावी मंडळ उभारून मोठ्या गणपतीची स्थापना केली जाते.
हम्म तर आमच्याकड कसा गणपतीच हाय सांगा की म्हणजे आमच्या आमच्या आमचं गाव खूप खेड अस ल्यामुळे आमच्या गावात कस असतय की म्हणजे आमच गाव खूप लहान आहे. हे आणि आमच्या इथली लोकसंख्या पण भरपूर कमी आहे त्यामुळे आमच्या इ की आमच्या इथं गणपती आम्ही जो जे आधी कशी लोक करतात ते गणप पती जाऊन ठरवून येतात तर आमच्या इथं तसं नाही तर आमच्या गावात एकच गणपती आहे. आणि तो एकाच गणप एक एकच आणि मंडळ वगैरे नाही ते एकच गणपती आणि त्या गणपतीची स्थापना आधी आम्ही आमच्या इथं पंडित येऊन करतात आणि तो गणपती आम्ही बाहेरून नाही तर घरीच म्हणजे लोक तयार करतात घ आ आमच्या इथली की माती चा इको फ्रेंडली गणपती असा आमच्या इथं केला जातो. आणि तस जरी दहा दिवस आम च्या इकडं गणपती जो असतो त्याच प्रत्येकाच्या घरातून रोज गोड पदार्थ केला जातो परत आमच्या इथल्या बायका सुद्धा खूप नटून म्हणजे त्या तो सण साजरा करतात. आणि आमच्या इथं तो इको फ्रेंडली गणपतीचं विसर्जन कसं केलं जातं माहिताय की आमच्या म्हण जे आता कस आहे की बाहेर जाऊन ते गणपतीचं विसर्जन करणे हे मला तर नाही बरोबर वाटत आणि आमच्या इथ ही पद्धत अशी आहे की आमच्या इथे एक टप वगैरे असतो आणि गणपती नॉर्मली छोटा म्हण जे के केलेलो असतोय ना आम्ही मा तिचा इको फ्रेंडली गणप आणि तो त्याच्यातच फुल वगैरे टाक ने आणि महाआरती वगैरे करणे त्याची पूजा वगैरे करणे आणि तो गण पती त्याच्यात आम्ही टातोय आणि तीच माती झाडांसाठी आम्ही वापरतोय.
हो तेच त्या प पद्धतीने करतात.
हो आणि त्यामुळ काय इको फ्रेंडली पण आहे तो आणि बाहेर म्हणजे जे प्रदूषण आहे ते पण होत नाय. आणि त्या तस पण गणपती म्हणजे तुमच्या गावात तुम्ही कराल असं मला वाटते. तुमच्या घरी तुम्ही तसा गणपती बसवा त्याच नक्की नक्कीच बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. हा आणि त तस तसं बघायला गेलं तर गणपतीची पण पूजा होते आणि असं नाही की तो च गणपती आणला म्हणजे गणपतीला आपली म्हणजे भावना आपली जी श्रद्धा आहे ती पोहचेल आपली पूजा आपण केलेली पोहचेल कोणत्या पण रूपात देव येतो हे पण आहे. आणि तुम्ही ते तुमच्या गावात रुजवा. आणि ते करा तुम्ही नक्की तो म्हणजे तुम्हाला त्याच बेनिफिट्स वगैरे मिळतील तरी हा म्हणजे तुम्हाला कशी वाटली आमच्या इथली प्रथा?
नक्कीच आवडली छान हाय प्रथा. इको इको फ्रंडली इको फ्रेंडली गणपती हे तर रूढी परंपरा चांगली आहे. आणि आताच्या जनरेशन मध्ये कस ते मातीच तिच्या मूर्ती बनवण्याकडे आता लो
हो होय होय होय तर तेच म्हटलं. हम्म आमच्या इथल्या हा हा. तेच मग आमच्या इथलं सांगावं म्हटलं तुमच्या इथ रुजवाल आणि एवढा वेळ तुम्ही खरच माझं छान पद्धतीने ऐकून घेतलं मला तसा रिस्पॉन्स पण दिला याबद्दल खरच थँक यू तर मग ठेवते मी. हा- हा ओके बाय.